हॅलो हा येतोय हा मला येतोय आवाज बत
तो ना आवाज हा काय म्हणतय
काही नाही बस शिक
अ् हो ठीक आहे हे पण छान हम्म ते
पाऊस वगैरे काही
आहे चालू आहे ते थोडे पावसाने पण थोडी तब्येत थोडी डाऊन आहे जरा सर्दी खोकला झालाय हो
सगळीकडे तोच प्रॉब्लेम चालू आहे प्रत्येकच्या घरात त सर्दी खोकला आणि ताप हे पावसाच पाऊस सुरुवातीला येऊन गेला आणि आता पावसाचं नावच नाहीये
नाही हो हो हो हो आमच्या इ ते पण आता चालू झालंय आसपासून जरा थोडा आहे हो हा
हम येऊन गेला इकडं पण मग आता काही पडतच नाहीे आता आषाढी एकादशीलाच होत पडतं का काय काय माहिती
हो हो हो ते आहेथ म्हणत ते क्लायमेट एकदम चेंज झालं ना एकदम गरमी झाली मग गारबा आला पुन्हा परत चार पदस पाऊस नव्हता पुन्हा ते क्लायमेट पूर्ण गरमच झालं त्याच्यामुळे सगळं सर्दी खोकला ताप ते सगळ सातच आहे
सगळीकडे तेच चालू आहे हो लहनांना मोठ्यांना घरात लना चालूच आहे
हो त्याच्यामुळे कुणा दोन दिस जास्त फोन बिन क प्रकारच काही झालाच नाही अजिबात
तेच ना तेच सगळ्याच गोष्टीवरती परिणाम होऊन जातो ना मग थोडस काही झालं की असं होऊन जाते हम तेच तेच तेच
हम
अजून काय म्हणतात बाकी अजून
बाकी ठीक चाललंय
हा आषाढीला उ्हच असेल मग
हो हो असतो ना हम्म ते म्हणे दोन मी दोनच पाळते आषाढी की एखादशी सयाणे करतेचे बाकी आम्ही एवढे काय पाळत नाही हो त्या मेन असत त्याच पाळत बाकी नाही एवढं आम्ही पाळत
कश महिन्यातून पंधरा दिवसातून ज्या येतात
आपण पाळत हो हो हो आ नाही पाळत आमच्या इथे नॉन व्हेज वार असलं तर नॉनव्हेज आ आम्ही खातो सगळे असं का आमच तर लागत हा त्याच्यामुळे पण ह्या दोन आम्ही पाहतो आषाढ ए एककादशण अच्छा हा हा काहीतरी देवाच करायला पाहिजे आपलं काहीतरी आपण एवढं काही जास्त करत नाही देवाचं पण हे थोडं तरी करायला पाहिजे जरा असं असं ब् येतो ना आ हॅलो हॅलो हॅलो हॅलो तुमचा आवाज येत नाहीये हॅलो हॅलो हॅलो